बोला की हो येतोय बोला
कर काय का चाललंय
काही नाही निवांत तुमचं काय चालूय
काही नाही निवांत माझ पण कॉलेज चालू आहेत
आज सगळ्यांचे कॉल च चालुआयत
हो मग असं काय निवांत तसा हाच वेळ मिळतो ना दुपारचा
हो दुपारीच सगळ्यांना आता सध्या तरी वेळ आहे परत नंतर संध्याकाळी काही ना काहीतरी कामं चालू असतात.
हो हो. काम चालू होतात. चहा पाणी मुलांचा अभ्यास हे जेवण सगळं चालू.
तुमचा फोन वाचतोय का
हो आपल्याच याच्यावरन एक कॉल येत होता बर काय म्हणतात झालं चहा वगैरे
नाही अजून आता चहा घ्यायचंय आता तेच सगळ्यांचे कॉल च चालूय
हो हो मी पण तेच आता एक छोटा मुलगाय त्याचा अभ्यास वगैरे असतो ना मग मी आधी आवरून घेतलेला बरं वाटतंय
हा आवरून घेतलं की म्हणजे मोकळा वेळ भेटतो परत नंतर
हो ना म हे करू कि ते करू असं होतं
शक्यतो दुपारी तर सगळे फ्री च होतात सकाळी आणि आता संध्याकाळीच कामं जास्त
कामं जास्त असतात हो हो
पाऊस काय म्हणतोय तुमच्याकडे आहे का
सध्य आज नाहीय आज थोडं म्हणजे असं वातावरण आहे पाऊस अस सारखं पण पाऊस नाहीये सध्या
आमच्या इथे आहे चालुआय
सध्या मे महिन्या मे महिन्याच ऊन पडलय.
पण आमच्याकडे सध्या तरी चालू झालाय पाऊस आता दोन दिवस झाले.
हो का चांगला विचार आहे तेवढाच गारवा.
गारवा नाही तरी सकाळी उकडत असत म्हणजे आता संध्याकाळी पाऊस पडतो ना चार ते दहा मध्ये. मग तेवढ्यापुरत पाऊस आला की तेवढंच थंड वाटत नंतर परत अस ऊन पडत सकाळी कि रात्री काही पाऊसच नाही आलाय.
हा असं वाटतं हो.
आणि लगेचच सगळीकडे वाळून पण जातं त्यामुळे पाऊस पडल्यासारखं पण वाटत नाही.
वाटतच नाही हो. म्हणता सध्या काय चाललंय तुम्ही घरीच असता कि जॉबला जाता.
मी सध्या तरी घरीच आहे चाललय माझा जॉब बघण्याचं.
हम हो.
तुम्ही पण घरीच असता का आता?
हो हो मी घरीच असते सध्या. म्हणजे मीपण असं पार्लरचा एक क्लास केलेला आहे. पण असं कुठल्या पार्लरमध्ये अस प्रॅक्टिसला किंवा असं गेलीच नाही जास्त.
माझं पण आता सध्या चाललंय जॉबचंच बघण. आता माझं म्हणजे एक वर्ष झालं ग्रॅज्युएट कंप्लीट झालंय ना ग्रॅज्युएशन.
अच्छा.
मग आता सध्या इ आता तरी काय ऑप्शन नाहीय जास्त मग आता पुण्यालाच ट्राय करायचं चालू आहे.
चालेल बाकी काय म्हणता? बाकी कशामध्ये आवड आहे तुम्हाला?
मला सध्या तरी म्हणजे माझ ज्याच्यात ग्रॅज्युएशन झालं त्याच्यात तर आवड आहे. कायद्याच्या विषयात
हा अच्छा अच्छा.
पण सध्या कसं इथं म्हणजे आमच्या इथं व्हॅकन्सी वगैरे कुठल्या आहे म्हणजे जॉबच्या वगैरे जास्त नाही आहेत. त्या हेच्यात.
म्हणजे निघालं तर गव्हर्नमेंट जॉब वगैरेच निघतील.
हो हो जे आपण करतो ते कमी नसत.
हो मग त्या आता सध्या तरी माझा विचार चालू आहे गव्हर्नमेंट जॉबच तर ट्राय करायचं. चालू आहे मग एक्झाम वगैरे बघतीय अजून कोणत्या येतीत.
बर आता फ्री झाले सगळे बरेच जण.
हो.
हो जा गव्हर्नमेंट जॉब द्या परीक्षा द्यावच लागतात ना जॉब साठी.
हा म्हणजे आता घरातले तर असं म्हणतात की आता सध्या वेळ आहे तुझ्याकडे तर ट्राय कर लागलं तर लागलं.
हो ना आणि एकदा वेळ आपल्यान शिक्षण झालं नाही क असं चालू ठेवलं ना काही ना काहीतरी तरच त्याचा काहीतरी उपयोग नाही तर मग झालं की झालंच.
गॅप पडला की मग परत नंतर ना काही गोष्टी मग मागे लागल्या
हो आणि कसं एकदा आपण त्याच्यात गॅप दिणार की आपल्याला पण इंटरेस्ट राह नाही खरं सांगायचं तर.
हा मग ते तसंच होऊ नाहीये म्हणूनच ना आता सध्या तरी म्हणजे मी प्रॅक्टिस करत होते वर्षभर आता कोर्टात पण आता सध्या तरी गॅप घेतलाय कारण एक्झाम वगैरे ट्राय करते मग स्टडी होत नाही परत. म्हणजे कोर्टात गेलं की तिकडचीच कामं लागतात. मग नंत तर ना घरी पण कॉल वगैरे चालू असतात संध्याकाळी हे असं राहिलंय ते तसं राहिलय ते कंप्लीट करण्यात
कंप्लीट पण जातं वेळ
म वेळेस भेटत नाही इकडे दुसरीकडे काय कराय म्हणून मग म्हंटलं आता सध्या गॅप घेऊन अभ्यासच करलेलं बरं अजून.
हो हो नाही छान आहे काहीतरी चालू ठेवलं की तेच आपल्यालाच उपयोगी.
हा. तरी साईडला चाललंय माझं म्हणजे जॉबचं बघणं कारण जॉबचं कसं प्रॅक्टिसपेक्षा वेगळं पडतय. प्रॅक्टिसमध्ये कसं पूर्ण चोवीस तास द्याव लागतं.
हो हो.
कधी कोणतं काम येईल आणि काम आपण करत बसू सांगता येत नाही. तसं जॉबच कसं आठ तास एकदा निघून गेले
आपण हो हो मग आपण आपल्या घरी. मा तुमचं तुमचं करा आणि प्रॅक्टिस म्हटलं की त्यांच्या प्रमाणे वागायचं हे हवं
हा हा आणि कसा आमचे नंबर पण म्हणजे क्लायंटकडे गेलेले असतात. ना मग ते कॉल वगैरे करून विचारत असतात म्हणजे वे सिनियरला विचारू शकत नाही ते आम्हाला विचारतात की मॅडम हे असं कसं करायचं तसं कसं करायचं. काही लोक कशे पहिल्यांदाच आल्यामुळे पण त्यांना थोड अशे भीती वाटत असते की हे आमचा असं कसं होईल कसं होईल होईल का नाही? मग ते सगळं त्यांना सारखं सतत सांगत बसावं लागते ह्या होईल काम
हो आणि सिनियर ते पटकन रागाने पण बोलून मोकळे होतात त्याच्यामुळे त्याना भीती पण अस ते एक प्रकार आहे.
न असतात ना मग ते कधी तरी विचारतात मग त्यास येऊन आम्हालाच विचारत मॅडम हे अस करू देत का? किंवा त्यांना सरांना जरी विचाराय चा असेल तरी आम्हाला सांगतात.
हो विशा हो हो हो. नाय त्यांचा हे त्याच्या ही पण आपल्याला पण अनुभव पण येतो.
हो अनुभव आलाय आणि थोडसा चांगलं पण वाढत होत की सध्या सगळेजणच खूप असं हेल्पफुल करत होते त्यावेेळेस आणि असं आहे की आमच्या इथं सगळे एकमेकांना पुढं घेऊन जायला बघतात. म्हणजे तुम्हाला कामं आहेत तर मग तुम्ही शिकून घ्या मग इथं म्हणजे असं कोण नाही की काही प्रश्न विचा रला कोण नाही सांगितलं असं नाहीच होत. सगळेच सांगतात काही ना काहीतरी कि हे असं करा तसं करा.
हो हम्म. सध्या चालूच आहे तुमचं काही ना काहीतरी.
हो सध्या तरी चालू आहे काही ना काहीतरी फक्त गेद सध्या अभ्यासावरती जास्त.
म दक्षण हा. हो हो नाही ते पण हवंच अच्छा बाकी?
बाकी अजून काही नाही मग बाकी तुमच्याच.
आमची तर रोज दैनंदी जीवन .
जीवनातल्या गोष्टी सकाळी उठायचं, काम करायची, पोरांच आवरायचं शाळे
हो हो ते आहे दररोज सकाळी. एक आणि माझे कसे दोघं जण आहेत ती एक सकाळी जातो लवकर साडे साडेसहा ला हो
अच्छा!
आणि एक दुपारी साडे अकराला. म त्याची बाराची असते शाळा.
हम्म. त्यामुळेच तुम्हाला वेळ पण भेटत नसेल. दोघांचं वेगवेगळं करत बसायचं.
कधीतरी- दोघांना ट टिफिन ची भाजी एकच बनवायची. म ते कधी त्याला आवडली नाही की दुसऱ्याला दुसऱ- एकाला दुसरी असं चालूच. हम्म.
माझी पण एक मैत्रिण आहे. तिने पण कोर्स- केलाय पार्लरचा. म्हणजे आता जस्टच तिने केलाय कोर्स. तिच पण सध्या चांगलं चालू आहे. म्हणजे घरातूनच आहे तिच सगळं चालू.
ह ह. नाही मी पण असं करत होते. मग कसं? पण माझं हे छोटी होती ना मुलं त्या- कसं असं बाहेर जाणं झालंच नाही. म्हणजे अस सरावासाठी क- थोडे अनुभव इकडे यायलाच हवेत ना.
आणि ते कसं? आता काय करायला लागलेत क्लासमध्ये पण- तुम्हाला अजून जास्त अनुभव येण्यासाठी ते त्यांच्यासोबत पण घेऊन जातात बाहेर. म्हणजे मेकअपची ऑर्डर वगैरे आली तर-
मेकअपची ऑर्डर आली. हो हो. तेच माझ- जास्त झाल्या नाही. त्याच्यामुळे कशी मी जास्त प्रयत्न केलेच नाहीयेत. मुलांची- लहान त्यांचं सगळं आवरेपर्यंत वगैरे उशीर व्हायचा. मला घराच्या बाहेर पडायला मिळायचं नाही. ते राहिलं ना ते राहिलं पण आहे अजून. म्ह करणं चालू आहे. असं कोण आलं की करतेच. नाही असं नाही बोलत.
हां.
पण माझी अशी इच्छा आहे की, जावं म्हणून परत बाहेर पडावं एकदाच यातून- हम्
झाले की आता. थोडेशे पोरं मोठी झाली की परत, मग नंतर ना घरात एकटा वेळ नको वाटतो मग.
हो. मग त्याचा काहीतरी उपयोग हवा तो-
हा. नाही तेे पार्लरच आहे चांगलं की सध्या तरी अजून आहे म्हणजे-
ट्रेंडए सगळ हो.
करता येत आणि खूप जणांना यश पण आहे त्याच्यात भरप-
हो. आहे आहे. आता तेच आहे जास्त. कोणतही- कोणतही फंक्शन असू दे कि पहिला मेकअप पाहिजे.
हो ना.
हम्म.
आणि आता सध्या तरी सोशल मीडियामुळे या गोष्टी जास्तच वाढत-
जास्तच वाढत चालल्यात. हो. प्रत्येकजण आणि हा- बघतील तर- कपडे. कपड्यांच्या म्हणजे कपड्यां मेकअप हवंय. हेयर स्टाईल पण तशीच ते सगळ अपडेट राहायलाच लागत. आवाज ब्रेक होतोय का? हा हा. हो नाही तेच म्हटलं आपलं- कपडे वगैरे जस ज्या फंक्शनचे आहेत. तसच मेकअप करा. तसच हेअरस्टाईल करा हे असं- असतं. त्याच्यामुळे सगळ्यात अपडेट रहावंच लागतं ते पण.
हम्म. आता सगळ्याच गोष्टींमध्ये अपडेट राहायचंय.
सगळ्याच हो. हम्म. काय म्हणता बाकी?
अजून तुमच्या घरी कोण कोण-
घरी माझी एकत्र फॅमिली ये. सासू सासरे आणि आम्ही दोघं आमची मुलं दोन आणि नीर पण होते दीर जाऊबाई पण होत्या पण त्यांनी
अच्छा
त्याच्या
हूं
त्याच्या त्याच्यामुळे हो हो चालेल करते मी तु तुम्ही करा नंतर थोड्या वेळानी हं चाले